ताई नमस्कार. हा कायमग तुमची खरेदी झाली का
कशाची ओ
आओ याची वटसावित्रीची तुम्ही साड्या वगैरे आणल्या का
हाहा हाहा चालूए चालूहे साडी तर घेतलीय आता त्याची ब्लाऊज वगैरे शिवायची तयारी चालू आहे
होना मीपण विचार कर ते जाऊन घेऊन येऊ म्हणजे ब्लाऊज पण टायमावरती शिवलं जाईल अस ते ऐन टायमावरती मग ते गर्दी होईल आणि मग ते टेलर लोकं पण देत नाही लवकर
हा बरं असं आणि मग गडबडीमध्ये कधी बिघडो
हो तेचना आपण एवढं महाग साडी आणायची आणि मग ते बिघडलं वगैरे तर अजून ऐन टाइमावरती अडचण.
अडचण होते ममी अस मी असच करते. ते मी अगोदर जरा अलर्ड असते. आपलं जायचं तयारी करायची अगोदर घेऊन यायचं. ब्लाऊज वगैरे सगळं तयार करून ठेवायचं म ऐन वेळेला आपली चूक काही होत नाही बाकी कशी करता तुमच्याकडे त साय ह्याची तयारी सावित्रीची.
आमच्या इकडं तर पुरणाचं जेवण असतं. पुरणपोळी सार, भात वगैरे अ आंब्याचा रस नाही तर मग ज्याला नाही आवडत त खीर पण बनवतात. आणी तिकडं ज्या पाच महिला असतात ना तर त्यांची ओटी भरावी लाग ते मग पाच आंबे न्यायचे आंबे आणि गहू अस तात ना गहूची ओटी भरायची पाच सुवासिनींची. हा आणि मग ते हम्म.
आमच्याकडे वड पूजायला जातात सकाळी आधी वडाची पूजा करतो.
हा.
तेच आमच्याकडे सगळ्या म्हणजे सुवासणी किंवा महिला एकत्र तिथेच जमतात आणि तिथेच म्हणजे फेरे वगैरे होतात तेथे साळजी गुंकून दिलं जातं.
हो आमच्या इकड पण तसच होतं तिकडेच पहिले ते वडाची पूजा झाली की फेरे मारली की मग तिथेच ज्या महिला असतात ना त्यांच ओटी वगैरे त्यांना हळद कुंकू द्यायचं.
हा असं आमच्याकडे पण असच असतं.
हो. खप हो खूप सुंदर अस न न नटून तटून असं मस्त
ह महिला येतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परत दागिने वगैरे घालून येत खूप छान वाटत आपली मरा हा आपली मराठी सं स्कृती तेव्हाच दिसून अशी उठून दिसते.
उठून दिसते आणि अ रुजले जातात ना संस्कार आपल्या मुलांमध्ये अशा सगळ्या गोष्टी केल्यामुळे. मुलांवरती पण ते संस्कार होतात नवीन नवरी तर इतकी सुंदर उठून दिस
हो ते तिचं ते असं रूपच वेगळं आलेलं असतं खूप सुंदर दिसते. आमच्या इकड तर लग्नानं तर पहिली वट सावित्री असते की सासरकडून सगळं नवीन नवीन भेटतं.
हा ते तर प्रत्येक म्हणजे आमच्याकडे पण असंच असतं सगळं नवीन नवीन अस अ म्हणजे भेटतं पण नवीन सगळं आणि वाऊसा पण म्हणजे देव या वटपौर्णिमेचा आपलं सगळं साजरा केला जातो सागर संगीत असं. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, नैवेद्य दाखवला जातो वट पौर्णिमेला घरी देवांना असं.
आमच्या गावाकड तर मस्त महिला म्हणजे जसं मेहंदी वगैरे असं सगळं लावून इतकं छान करतात.
हो हो खूप हौशी झालेत अगदी त्यांच्या म्हणजे किती बिझी असतात. आपल्यापेक्षा त्या जास्त बिझी असतात कारण रानातली वैगेरे काम करून घरातलं एवढं सगळं सांभाळून शेतातली आणि गोरडोरांच सगळं बघून नाही का. आणि एवढी कामं करून पण त्यांचा उत्साह किती छान.
हो ना.
त्याच्यात ह असल्या सगळ्या आनंदाने त लोक म्हणजे साजरं करतात.
नवरे पण असे कौतुक आणि त्यांच्यासाठी गजरे वगैरे तात आणि ते मस्त अस वेणीत माळतात अस केसांना आस इ सुंदर वाटत
हा नाही करतात काय काय असं काय काय गडबडीत असतात. आपलेही करतात असं काही नाही की आपल्याला मलाही खूप म्हणजे घरामध्ये अ म्हणजे सपोर्ट असतो मुलांचा मिस्टरांचा म्हणजे त्या दिवशी खूप असं आपले वेगळेच असतं ना ते सगळं अ अ सिच्युएशन म्हणजे ते सगळं करायचं असतं आपल्याला आनंद अस उत्साह असतो. सगळ त्याच्या ही लोक पण मदत करत असत
हो आणि काही काही नवरे पण उपवास करत
हो करतात करतात. अगदी करतात आत्ताची मुलं ना म्हणजे आत आताची पिढी म्हणजे आता ही इथली पुढे एकमेकांना खूप साथ देतायेत. छान तर ते बघून पण छान वाटतं ना की च हे म्हणजे नाही कि मुलीनी कराव आता मुल ही करता येत. ह हा अस काही नाही मानत आता मुलंही म की काय मग तुम्ही करता आमच्यासाठी तर आम्ही करतो तुमच्यासाठी असंही असतंय. पण ते आ बघून पण छान वाट
हो मस्त वाटत.
हो.
हम्म. बाकी मग आता मग तुम्ही कशी साडी घेतली मग?
अ माझ्याकडे ना आता एक ब्ल्यू कलरची साडी म्हणजे अ आहे. आणि त्याला असे सुंदर पिवळे असे काठ आहेत. मस्त छान घेतले आणि तिथ गेले म्हणजे दिले मी ब्लाऊज वगैरे शिवायला.
हां.
रे करून ठेवणार आणि म आ अं त्याची अगोदर पण आदल्या दिवशी ते म पाचमणी वगैरे वायचे धाग्यामध्ये ते वाण करून ठेवायचं सगळं.
हे काहीतरी नवीन ए आमच्याकडं नाई होत. म्हणजे कसं करतात ते?
नाही ते करतात आमच्याकडे करतात. तर ते पाच जणींना हा ते अ काळेमणी पाच ओऊन असं मग ते वान दिलं जात त म्हणजे फणसाच्या पानांचा हे केला जात, किंवा वडाच्या पानाच त हे मोठ अस मला तर खर म्हटलं तर तेही म्हणजे पर्यावरणाला आ म्हणजे आवडत नाही ते आ अस वाप पर करायला पण त्या दिवशी ते कराव लागत म्हनुन ते पानांन धून वान द्यायच असत मग पाच जणीना पाच फळां ची फळांची अ हे आणि एक ओटी द्यायची असते अशी काळे मणी पाच पाच मणी ओऊन.
अच्छा हा हे काहीतरी नवीन ए हे नाई होत आमच्याकडे.
हा प्रत्येकाच्या भागामध्ये प्रत्येकाचे गोष् ठ वेगळे ना अस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केलं जात.
मी पण हिरव्या कलरची साडी घेतली ए काठापदराची. हा मग म्हटलं की तीच नेसून घ्यावी हिरवा कलर
छानच वाटत हो छानच असतो की आणि हिरवाच म्हणजे आपल्याकडे तर हिरवच लेन लय व सोबद अगदी जास्त करून ते हो लेन लिहितात.
हम्म. आता मी त्याच्यावर छान बांगड्या आणल्या परत इकडे तुळशी बागेत गेली होती तिकडून मग ते त्याच्यावरती घालण्यासाठी काही असे अ दागिने वगैरे अश ते घेऊन आलीये म्हटलं ते त्याच्यावर पूर्णच अस छान तयारी कर वी नाकात नत वगैरे घालावी चंद्रकोर टिकली लावावी सुंदर अस फोटो पण का
हा काढावा नक्कीच काढावा नक्कीच काढा नक्कीच काढा सुंदरच वाटेल ते स तेवढसं स म्हणजे तयारी इतकी छान असेल तर आपण पण छान दिसतो आपल्यालाही बरं वाट
हा हे रोजचा पण अ मी तर म्हणजे सहसा साड्या वगैरे घालत नाई. अ ड्रेस वगैरे हे जीन्स टी शर्ट हेच घालत राहते आणि मग ते तो अस स एक दिवस असतो की त्या दिवशी सगळं करू वाटत.
बरोबर बरोबर. मग आपण त्या निमित्तानेच अशा गोष्टी वेगवेगळ्या म्हणजे करतो ना आणि आपली संस कृती आपण जपतो अस हाय ना त्यामुळे आप आपल्याला छान वाटत आणि आप पल्या पुढच्या पिढीलाही येणाऱ्या पिढीलाही शिकायला मिळतं काहीतरी.
मी पण माझे म माझ्या आईन ते जायचे पूजे वगैरेला तर मग मला पण वाटायचं की माझं पण लग्न होईल मी पण असं करेल मी पण जाईल त्यांना बघून असं खूप छान वाटायचं.
बरोबर.
मी तर त्यांच्यासोबत पण जायची आईन त्यांच्यासोबत बघायला की हे कसं पूजा करतात. तसं काय की छान वाटायचं मस्त.
हा ना नाही पूजा कोणतीही असू द्या छानच वाटते. तर कुठलीही पूजा असू द्या आपण प्रसन्न म्हणजे त्या दिवशी किती बा नाही बारा महिन्याचे बारा सण आहेत आपल्याकडे म्हणजे प्रत्येक सण प्रत्येक प्रत्येक ऋतू आपल्याकडे साजरा केला जातो.
हो.
त्यामुळे काही अ म्हणजे अ दुमत नाहीये. त्याच्याबद्दल काही दुमत नाही सगळं छानच आपण संस्कार आणि संस्कृती जगतो. चालेल ताई.
हा नाही अजून थोडं थांबा ना बोलू अजून दोन मिनिटं.
बरं बर बोला कि मग हा मग त्या दिवशी अजून काय करणार तुम्ही?
अ मी तर माझ्या नवऱ्याला सांगते की आपण फोटो वगैरे काढायला जाऊ कुठेतरी मस्त छानशे काही व्हिडिओ वगैरे बनवू असं आता समजेल आता नेमकं असं आहे. त्या दिवशी मला वाटत सोमवार आहे आणि त्या दिवशी त्याचा ऑफिस ऑफिसच काम असेल तर मी त्याला सांगते कि तू माझ्यासाठी थोडा वेळ दे आपण मस्त काहीतरी करू असं
दोघांनी सकाळचं लवकर आवरून तैयार करायची तैयारी
हो मी त्यांना सांगते आता बघू ते काय म्हणतात.
तुम्हाला सुट सुट्टी आहे का?
हा माझं होऊन जाईल. सुट्टीचं पण त्यांचं कसं असतं महिना अखेर त्यांना काम खूप असतं ना. मग त्यांना वेळ भेटायला पाहिजे एक वेळेस ऑफिस नाही गेले तरी त्यांना घरून काम कराव लागेल.
हा मग तसं चालेल की तसं सोय असेल तर बरंच आहे ना मग घरून एखाद्या दिवशी केलं तर. तुम्हाला वेळ देता येईल किंवा तुमचं म्हणजे साजरा होईल असं. आमच्याकडे कसं ऑफिस लवकरच असतं तर म्हणजे सुट्टी म्हणजे असं मुलाच काही नाही पण माझ्या मिस्टरांना असं पर्सनली असल्यामुळे त्यांना नाही सुट्टी घेतात तर मला ते सगळं लवकरच करावं लागतं.
हा यांना माझ्या मिस्टरांना तसं बरं आहे. कि जर काही अडचण असली ना तर त्या दिवशी त्यांना घरून काम करता येतं. ते लॅपटॉप असतं सोबत मग ते घरून पण करू शकता.
बरोबर बरोबर.
तर तेवढं बरं आहे.
हा मग तेच ना काही काही गोष्टी म्हणजे काम करत करत आपल्याला कराय मिळतात ना बाकीच्या गोष्टी पण अशा त्यामुळे काही हरकत नाही. घरी घरी राहून काम मिळेल तर किंवा तुम्हालाही वेळ देत. देता येईल त्यांना असं आम्हाला नाही होणार शक्य कारण आमच्या मिस्टरांना सकाळी जायला लागतं. म्हणजे कंपल्सरी जावं लागतं असं नाही की रविवार असता तर मग सुट्टी असते पण त्या दिवशी नेमका सोमवार असल्यामुळे मग नाही जमणार ते. तर मग लवकरच सगळं आवरून सकाळी लवकर उठून लवकर आवरून लवकर पूजा करून मग हे करावं लागणार
अच्छा ठीक आहे ताई चालेल मग तुमच्याशी बोलून छान वाटलं बघा टाइम कुठं चालला गेला कळलंच नाही
बर
हा चला धन्यवाद काळजी घ्या
हो